हॅलो.
हा बोला.
झाल नाही जेवण?
नाही अजून चालय करायच.
मग आज काय बनवालंय?
आज काय नाही फक्त वरण्याची आमटी, चपाती, भात तुम्ही काय बनवालाय?
कस हाय रोजचच भाजी भाकरी.
हम हम.
हम्म. तुला काही येतं की नाही स्वयंपाक?
मला येतंय. पण मी नाही करत मम्मीच करत्या.
कराय पाहिजे जरा. हम्म. काय काय येतय मग तूला?
मला सगळं येतय. व्हेज येतय. नॉन व्हेज येतय. परत आपलं नाश्त्यासाठी जे जे करतोय आपण. ते सगळ येतंय.
हम हम. विशेष असं काय येतय काय नाही?
विशेष असं म्हटलं तर हा रोजचच सगळं आणि नाष्ट्यामध्ये म्हणल तर ते. पावभाजी, कोबेमंचुरियन हेच की.
होय.
हम्म.
तू खातीस कोबी मंचूरियन?
कोबी मंचुरियन ना मला माझ्या मामींनी शिकवल्यात बघा करायला.
कस करायची?
तर आपल पाहिला कोबी असतोय ना तो खिसून घ्यायचा त्यातनंतर घिसल्यानंतर हे आलं- लसूण पेस्ट परत न मीठ जरा बुक्का घालायचा. परत थोडा कलर घालाय
बुका म्हणजे?
बुका आपला हेचा अ आपली त्या मिरचीची पुड असत्या ना लाल- लाल मिरची
हम्म हा.
तेचं तेजे ते घालायचं म्हणजे थोडा कलर येतोय.
आणि जर तिकट पाहिजे असल ना आपली जी रेग्युलरची चटणी असत्या ती पण घातली तर चालत्या.
होय.
हम्म, मग ते घालायचं. परत ते झाल्यानंतर त्यात मावल तसं म्हणजे मैदा पहिला त्यात तीन - चार चमचे कॉर्नफ्लाॅवर घालून घ्यायचं.
हम्म
म्हणजे जेवढा कोबी असल तेवढा आपल्या हिशोबानं तेवढं ग जरा काॅर्नफ्लाॅवर घालायचं कुरकुरीत होण्यासाठी. आणि मैदा त्यात बसल तेवडा मैदा घालत जायचा त्यात पाणी असतंय ना
हम्म
मग त्यात बसल तेवढा मैदा घालत जायचं. परत मीठ घालायचो आणि ते पूर्ण मळून घ्यायचं. आणि मळून घेेतल्यानंतर मग थोडा एक दहा- पंधरा मिनटं ठेवायचं तेल गरम होपर्यंत
तेल गरम करून घेतल्यानंतर मग छोट- छोट गोळ करून ते तळून घ्यायचं.
हम्म -हम्म
मग तळून झाल्यावर तेला आणि दुसरी एक फोडणी द्यायची हेची, अम् आपलं सोयासॉस, टमाॅटोसॉसची. ते तेलं, म्हणजे तेल पहिला तेल गरम करायचं पातळ चिरलेला कांदा आणि कोबी टाकून घ्यायच ढबू मिरची हे सगळं त्या तेलात पहिला भाजून घ्यायचं त्यानंतर कांदा घालतोय की सांगितलं की कांदा. पातळ चिरलेला कांदा, ढबू मिरची, कोबी हे सगळं घालायचं. परत... सॉ- हे कॉर्नफ्लाॅवर दोन चमचे त्यात पातळ पाणी करून घ्यायचं कॉर्नफ्लाॅवरचं दोन चमचे घेऊन ते पाणी करून घ्यायचं. परत ते भाजल्यानंतर त्यात सोया सॉस जरा टाकायचा आणि टोमॅटोसाॅस टाकायचा.
हा.
टोमॅटोसाॅस तेन टाकून झाल्यावर मग ते काॅर्नफ्लावरच पाणी ओतलं कि मग ते घट्ट होत जातंय ग्रेवी मग ते झालं कि मग ते जे गोळ ठेवलेलं असत्यात ते त्यात घालायचं.
आणि ते पूर्ण असं परतून घ्यायचं. आणि झालं मं आपण खाताना हे सॉस समत खाऊ शकतो. सॉस वरनं घातला चालतंय, किंवा नाही घेतला तरी चालतंय, ते सॉस- सॉस मध्येच घातलेला असतंय ना आपण.
हम्म!
हम्म, मग त्याच्यावर कोबी वर घालून खायचं.
हम्म. तुम्ही करताय का नाही कोबी मन्चुरी?
नाही आता बरे च वर्षं झालं करत नाही, ड्राय मंचुरियन कर नाही करत? ड्राय ड्राय. फक्त कोबीचं? ये बाई कोबीमध्ये सॅलड
म्हणजे फक्त भजी केल्यागत.
हा नुसता भजी सॉस बरोबर खायचं.
हा मग हे म्हणजे जे पोरं नंतर सॉस मध्ये घालत नाही सा का ते.
नाय. सगळे तसंच ते का तळूपर्यंत राहतच नाही ते सगळं तस तसेच खातात.
ते तसंच छान लागतय.
त्यामुळ ते मंचुरियन करायचं बंद केलं, ते सगळे तशीच खाता भजीच खात्यात.
मं झाला की नाही सोयपाक?
नाही अजून चालू हाय. भात आमटी झालीये, भाजी आता करणार. भाजी, चपाती, भाकरी. एक गेल्या क्लासला एक आहे खेळायला लागल्या.
कसला क्लास?
डान्सचा.
डान्स क्लास.
हम्म.
तिला आधी म्हणजे म्हणजे असं आवड आहे का डान्समध्ये?
हा आवड आहे, डान्स क्लासला घातलं होतं सुट्टीत. मं बंद नाही केला, असू दे कंटिन्यू कर म्हटलं.
होय काय, मं आता काय शिकवलं तिला
अजून तर ते एक्सरसाईज घेत होते. कारण असं शरीर जरा लवचिक पाहिजे असते ना.
हा.
लवकर वळत नसतयं, मग सगळे असं योगा प्रॅक्टिस घेत होते एवढे दिवस तर. आत्ता काहीतरी शिकवायला चालू केला होता वाटतं डान्स.
हो काय, मग घरी आल्यावर दाखवता का नाही करून?
होय दाखवतो की काय शिकवल ती करून दाखवतो. उलटं चालायचं हातावर तेण. हा ऊड्या मारायच्या कोलांटी ऊड्या मारायच्या पाय दोणी पूर्ण असं स्ट्रेट करायचे होय करायला लागले हळूहळू यायलय तिला आता.
हा.
सगळं लागतंय ना त्यात ते करायला?
होय, स्क्रीन बंद होऊन देऊ नको. हो आवाज बंद होतोय मग. हा.
टीव्हीला टीव्ही चालूय काय?
टीव्ही चालूय होय.
टीव्ही सासूबाई
हम्म तूम्ही बघताय का नाय?
मला नाही हऊस सिरियल बघायला म्हणजे टीव्हीच बघायला आवडत नाही मला.
मोबाईल
मोबाईल वर हा काय तर मोबाईल वर बघायचं तेवढंच. मोबाईल पण नाही जास्त दुपारचं तेवढं जरा रील्स बघायचं काय तर. बातम्या बितम्या काय तर बघायच व्हॉट्सअपला मेसेज बघायच काय एवढंच हम्म. हम्म.
हम्म.
हम्म.
त्यामुळे पहिल्यापासून जर टी व्ही बघायलं ना डोकं जास्त दुखतंय म्हणून मी जास्त बघत नाही टीव्ही.
हम्म चष्माय का तुम्हाला?
हम्म चष्माय कधी तर अगदीच एक एखादी सिरियल आवडत असली तर मग बघायची तेवढी.
हा. सिरियल जास्त करून बायकांना लई आवडतीया.
हम्म.
हम्म नवीन सिरियल आली कि ती बघायचीच.
व्हंय ते असतंय.
हम्.
हम्म.
मग तू बघतोस का नाही टी व्ही? नवीन काय नाही, रोजचंच आपल चालूय. होय. मला कोण आधी आवडत होती, आत्ता नाही आवडत.
हा.
टी व्ही पण बघतोय, मोबाईल पण बघतोय.
तेच की, वयानुसार आवडी बदलल्या जात्यात. मला पण आधी बघायला आवडायची, पण बघायला मिळायची नाही.
हा.
आणि आता असतोय घरी, पण आता बघू वाटत नाही. ती म्हणे ती काय ते माहितीय का तुला? हा, जेव्हा चणे असतात, तेव्हा दात नसत्यात आणि दात असतेत तवा चणे मिळत नसते आता ते टी व्ही म्हणून मला इरिटेड होत टी व्ही.. टी व्ही मला इरेटेड होतय. आता कोण बघायल, तरी असं म्हणजे हे होतय डोकं
हम्म.
आधी सारखाच आता काय राहिला नाही. आधी कसं, टी व्ही वर या या वारी बरोबर ते कार्यक्रम लागायचे, ते बघू वाटायचे. आवर्जून आता रोजच असते, तेच तेच काय
टी व्हीच एकच चॅनल असायचं, दूरदर्शन.
हा तेच की, रविवारीच पिक्चर असायचे
होय.
गाणे सकाळी, चित्रहार, छायागीत तेवढंच असायचं.
हम्म. चालतय, ठेवू काय मग?
हा.